हो हॅलो हा
हॅलो एक मिनट मी आमझ वाढवते माझं आस फोनचा आवाज कमी हो येतोय आवाज
बोला ना काय करताय
काही नाही सकाळचं चाललं आवरायचं काम मुलीचा अभल्याचच
हा ना माझे पण दिन कॉल राहिलेत अजून
अच्छा मग काय नाही थोडे तुम्हाला रात्री पैसे आले असतील ना
नाही ना
कारण म्हणजे मी पण नव्हते बघितले ते असं त्यांना कॉल केलेले एक मुलगी होती ना ती म्हणे माझ्या आली
मग तुमचे पण आले का
हो मग माझे पण उद्या चेक केले आलेले होते
हा का काय माहितीय ना तुमचे किती कॉल झालेत पूर्ण
माझ्या आता थोडे माझे पण आता दोन तीनच राहिलेले आहेत
म्हणजे तीस पैकी का?
हो तीस पैकी
माझे तीस पैकी अपूर्ण आहेत म्हणजे माझे आता वीस जालेेत अजून
हा एतील ना
जमील ना हा अजून दहा कॉल राहिले
हुम हु
काय करता तुम्ही
होत आहेत सकाळची कामं ली उरायचं काम
कपडे वगैरे धुसले कि नाही
कपडे मशीन टाकायचे आहे
मी पण काय नाही आताच भांडे घासले तेवढ्यात कॉल आला तुमचा
हा ते काय ना नंतर वेळ भेटत नाही मग म्हट कोणी तरी असेल तर मग एकदा कॉल तरी होऊन जाई बस.
हो चाल तुमच्या
काही नाही ना पाऊस काहीच नाही होऊनये काल होत थोडं आभाळ होत पण पाऊस काही नाही पडला
इकडे पण काही नाही थोडासा येतो फक्त मग परत थोडा फार असेल काही शेतात काम तर मग वेळ जातो निघुन म वेळ भेटत नाही दिवसभर. आणि मग असं होतं ना कधी कंप्लीट होऊन जातील.
हा ना.
हम्म.
माझे पण आता कधी आणि ते फोन फ्रेंड ग्रुपला पण ऍड नाही ना मग कळत नाही. को कोण फ्री आहे कोण नाही.
नाही मी काय केलं ना मी पण नव्हते ऍड अ ते ग्रुप वर मी तुमचा बहुतेक तिथूनच घेतला. अ तिथं होतं ना कोणी फ्री आहे का असं टाकलेलं होतं ना तर मग त्यांना मेसेज करून द्यायची. हॅलो आवाज येतो आहे. हॅलो. हॅलो.